हा मी कार्या मधून बोलते.
हा बोला ठीक आहे.
हा काय नाही मला एक रेसिपी पाहिजे होती.
कशी ची
अ तुम्ही हे छान करताय म्हणे कि पाऊ पाहिजे.
पावभाजी अच्छा पावभाजी अखखी म मुलींची आवडती रेसिपी अ. पदार्थ आहे त्यामुळे ते बर्याचदा आमच्या घरी केले जाते. मुलींना अजून पिझ्झा अ मॅगी?
पिझ्झाची रेसिपी सांगता.
हम्म पिझ्झा पिझ्झा पेक्षा पावभाजीची सांगते. पास्ता पण आवडतो पास्ता ऍक्च्युली मला जास्त आवडतो अ पास्ता चालतय पास्ता ऍक्चुली आपण म आपल्या मराठी संस्कृतीमध्ये? चकोल्या हा एक पदार्थ असतो तुम्ही कधी खाल्लाय का?
हा हा हा ऐकून ऐकून माहिती आहे खाल्लाय एकदा हम्म
जरा ग्लोबल त्याच जरा व्हर्जन किंवा फॅन्सी व्हर्जन आपण पाचव्याला म्हणू शकतो?
हो पास्ता
हे बघा मला पण आवडणार पदार्थ आणि त्यामुळेच पास्ता पण तेवढंच आवडतो अम पास्ता आता एक्च्युली हा एक प्रकारच्या रव्यापासून बनवला जातो हा आपण कुठल्याही दुकानात विकत मिळू शकतो आपल्याला!
हा
तो घेऊन यायच आपण आणि गरम पाण्यामध्ये त्याला एक पाच मिनिटापर्यंत उकळायचं. चांगलं अ शिजलाय कि नाही बघून आपण ते अ चाळणीमध्ये काढून घ्यायच थोडसं मीठ टाकायचं पाण्यामध्ये म्हणजे ते बेचव लागणार नाही त्यानंतर चाळणीमध्ये काढून थोडस थंड पाण्याच्या खाली त्याला अ हलवून अ हलवून घ्यायचं म्हणजे ते एकमेकांना चिकट चिकटणार नाही ओके चिकटणार नाही हम्म तुम्हाला पण कुठंल प्रकारच पास आवडत म्हणजे व्हाईट पास्ता, रेड सॉस पास्ता किंवा इटालियन पास्ता
व्हाईट आणि रेड दोन्ही पण सांगा मी एकदा घेतलेली डिश ते दोन्ही मिक्सच होते पास्ता म्हणजे साईडला साईडला ते एक दिलेला आणि साईडला ते एक दिलेल अस दिलं त्यानी पास्ता बकेट काय तर होत. ते हा कांम्बो पास्ता असं काय तर होत ते डिश
बाहेर खायला गेलो की ते बऱ्यापैकी तसच आणि दोन्हीच्या चवी थोड्याफार सेमच लागतात त्यापेक्षा आपण घरी जर केला तर आपल्याला हवा तसा आपण बनवू शकतो ह्य ना अ जर आम्ही मी पर्सनली जो घरी करते तो इंडियन स्टाईल पास्ता बनवते म्हणजे आपले इंडियन मसाले वापरून त्याला फार मी ग्रेव्ही नाही करत हं मग त्याच्यासाठी पण काय काय वापरायचं अस कांदा टोमॅटो हो लागत लागत जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर अ आता तुम्ही किती लोकांसाठी बनवणार आहे.
आम्ही तीन लोकांसाठी चार लोकांसाठी धरा हा
चार हा तर मग चार लोकांसाठी तुम्ही दोन कप पास्ता किंवा तीन कप पास्ता घेतला तर पुरेस होईल तुम्हाला पोटभर होईल. हम्म तो उकडून ठेवायच बाजूला अ त्यानंतर हो शिजवून अं दोन तीन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे. तेवढेच दोन तीन टोमॅटो सुद्धा जरा ग्रेव्ही पाहिजे असेल तर बारीक चिरून घ्यायची. त्यामध्ये आपण तुम्हाला आवडणारे भाज्या घालायच्या जसं की कॅबेज त्यानंतर डबू बीन्स डाळ असं आवडणाऱ्या भाज्या घालू शकतो आपण त्याला जे जेणेकर ते अजून बारीक -बारीक -बारीक चिरूण घ्यायचे आणि ते थोडंस पोष्टिक होईल म्हणून लहान मुलं असं ही भाज्या खायला बघत फायबर वाढेल त्याच्यामुळे नुसतच पास्ता आपण खायला घेतला तर तो अ तो एक प्रकार च का असल्यामुळे पुरेस फायबर मिळणार नाही त्यातून म्हणून अं तर कांदा आपण पहिला सगळ्यात आधी तेलात भाजून घ्यायचा. तेल घाला किंवा तुम्ही बटर घाला किंवा तूप घाला हव तर तुम्हाला अजून जर पौष्टिक बनवायचा असेल तर त्यामध्ये अ लसुन अज अ आहे तो इतर रेसिपीमध्ये आपण ठेचून घेतो. तर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घ्यायचं लसूण पण
चिरून घ्यायचा हा
घ्यायचा त्यानंतर बारीक मिरची चिरून घ्यायची ते कांदा अ टोमॅटो लसूण आणि मिरची त्यामध्ये परतून घ्यायचं तुम्ही ज्या -ज्या भाज्या चिरून घेतल्यात त्या पण भाज्या त्यामध्ये घालायच्या हे थोडा वेळ परतायचं त्याच्यामध्ये अ परत तुम्ही धनेपूड जिरेपूड गरम मसाला म्हणजे आपल्याला इंडियन स्टाईल बनवायच म्हणून हे घालायचं.
हा -हां हा
थोडस लाल तिखट हळद घालू शकता.
हा
हम्म आणि हे सगळं परतून घेतलं की अ पास्ताला ना कसं आहे थोडीशी ग्रेव्ही असली तर तो छान लागतो कोरडा नाही चांग चांगला लागत म्हणून आपण थोडसं डाळीचं पीठ त्यामध्ये परतू शकतोय ऍक्चुली बाहेर ज तुम्ही खायला गेला तर त्यामध्ये हॉटेल मधले लोक काय मैदा- मैदा घालतात. किंवा कॉर्नफ्लोर घालतात हा - मग ते हेल्दी नाही होत ऍक्च म्हणून आपण त्याना डाळीचं पीठ वापरून हेल्दी बनवू शकतो. त्याच्यामध्ये चांगली ग्रेव्ही - पण होत त्या तर एक दोन चमचे डाळीचं पीठ आपण त्यामध्ये मिक्स करायचं. हे सगळं परतून घ्यायचं आणि थोडस गरम पाणी घालायचं त्यात थोडीशी उकळी आली किंवा आपण जे उकडून घेतलेली पास्ता आहे. त्याच्यामध्ये मिक्स करायच.
हा- हा
आणि तुमच्या नाही नाही मी वाईट नाही मी जो सांगते. तो आपला इंडियन सांगते हा रेड- रेड कलर येईल ना ह अ म्ह परतून घ्यायचा आणि पुन्हा ते त्यामध्ये पास्ता मिक्स केल्यावर एक पाच मिनिट झाकून असल तर तुम्ही शिजवून घ्या आणि परत म तुम्हाला अजून थोडस ड्रिंक पाहिेजे असल तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकताय किंवा ऑरगॅनो घालू शकताय, मिक्स हर्ब्स. म्हणजे आपण पिझ्झावरचे वापरतो ते, ते घालू शकताय चिरलेली कोथिंबीर, आणि गरम -गरम म, असं करा. आणि मुलांना आवडत असेल तर त्येच, मुलांना तर आवडत्यात चिज. मोठ्यांना, आवडत असेल तर त्याच्यावर चीज तुम्ही खिसून घालू शकता. त्यामुळे ते अजून थोडं क्रेमी आणि टेस्टी यमी होईल.
हा.
आता हे आपण कढईमध्ये करायची तुम्हाला रेसिपी सांगितली मी, हेच आपण पट -पट, जर आपल्याला वेळ नसेल, थोड कमी वेळात जर आपल्याला बनवायचं असेल. हे कुकरमध्ये पण आपण सेम रेसिपी करू शकतोय. फक्त कुकरमध्ये घालताना, अ पास्ता उकडून घ्यायला नाही लागतं. तर आज ही ती आहे तसंच ते, परतलेले भाज्या आहेत ना. त्यामध्ये किंवा परतून आपण सगळे मसाले घेतो. त्यामध्ये ते, आहे असं पास्ता टाकायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचे की त्यामध्ये गरम पाणी घालायचं. आणि पास्ता थोडासा बुडेल त्यामध्ये, एवढं पाणी घालायचं. आणि कु, गरम पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण लावून एक शिटी करायची, पाहिजे तर दोन करू शकताय. आणि दोन, गार नाही घालायच एवढंच. गरम घालायच, गार जर घातलं तर काय होईल पास्ता एकमेकाला चिकटेल. त्यामुळेच गरम पाणी घालायचं. आणि मग दोन शिट्ट्या झाल्या की लगेच तुम्ही बघू शकताय, की आपला पास्ता रेडी हाय. आणि हे मी बऱ्याचदा केलीया रेसिपी, एक दोन -तीन वेळा तरी केलीया, पटकन होतो. आणि छान लागत, मला फार आवडत. तुम्ही हा, क, ड्राय पण करू शकता. तेंव्हा मग ग्रेवि मध्ये पण करू शकताय, पण चांगला होतोय तुम्हाला पास्ता आवडतोय काय?
पास्ता आवडतो मला पण, आणि चकोल्या पण आवडत्यात, चकोल्या पण आवडत्यात.
चकोल्या पण आमच्या घरी पण आवडत्यात, तुम्ही कशा बनवता चकोली?
आम्ही लाल करतोय, खरं मला मिठाच्या आवडतात त्या.
हा, हा, हा म्हणजे मिरची घालून काय?
हा, म्हणजे किंवा हळद नुसत हिंग, हाळद, मीठ वगैरे घालून करतात ना.
घालत्यात, कारण आमच्या पाहूण्याच्या घरी आम्ही बघितलं की, डाळ शिजवून घेतात. आणि मग त्यामध्ये चकोल्या टाकतात शिजायला. तुम्ही कशा बनवता?
डाळ शिजवून घेऊन ना?
हा तुम्ही कशा
होय, होय, आं मी डाळ तशीच शिजवायला घालते, उकळवते म्हणजे
वरून, हम्म.
हा आणि वरून आपल्या म्हणजे त्याला जर थोडी उकळी आली, म्हणजे आधी डाळी भिजवून घेते.
हम्म.
अह भिजली की म लगेच शिजते ना. त्याला वेळ लागत नाही. हा आन म्हणजे ती सगळी चव त्यात उतरतात असं म्हणतात म्हणून मग
हो बरोबर.
आणि मग उकळी आली कि थोडं अर्धवट शिजली की
हम्म हम्म अजून काय आवडतो तुम्हाला? केक आवडतो का? हा हा बस
हा चकोल्या आवड मग त्यात चकोला आपण आपण रेग्युलर कस करतोय ना तशा चकोल्या घालते मी पण चकोल्यात पण आम्ही की नाही त्यात पण तिखट, मीठ म्हणजे पिठातच
हम्म हम्म हम्म पिठामध्ये त्यामुळे हम्म हम्म त्यामुळे पण ते चवदार होत असणार
हा हा त्याला पण चाव येते वेगळी
हम्म हम्म हम्म मी पण ट्राय करून बघते.
हा आणि जर तेलावरच त्या लाटल्या तर ते जरास म्हणजे त्यात कमी घालायचं तेल जर तेलावर लाटायचे असतील तर. कारण परत तेल सुटते हम्म म्हणजे. पिठावर लाटायचे असेल तर त्यातच पहिला घातलं तेल तरी चालतय मग. फोडणीतच असच आहे ते. पिठावर घातल की जरा त्या अश्या चिकट चिकट होतात.
हा हा हा पण आम्ही आमच्या घरी हे पिठाच्याच करतो. पीठावर लाटूनच करतो.
तेच नंतर त्या शिजल्यावर घट्ट होतात ना अगदी जे हा मग तेलावर लाटलंय की तशा घट होत नाही त्या सुट्टया सुट्टया राहतात आणि एकसारखं राहत काय हम्म म्हणजे
तुमच्याकडनं नवीन आयडिया कळाली मला बघते मी ट्राय करून
हां. पीठावर, तेलावरन तशा केल्या म्हणजे अजिबातच पीठ लावलं नाही.
पण त्यासाठी कणीक घट्ट मळायला लागत असेल ना?
खूप घट्ट मळायला लागते.
हा हा.
आणि मळल्यामळल्या लगेच ते करायला लागतंय किंवा मग तसं आपल्याला करायचं नसेल तर घट ट्ट मळून फ्रीजला ठेवायचे. एक तासभर नंतर मग करायच. त्यामुळे त्याचे ग्लुकोटीन असतेना ते त्यातल्या त्यात हे होते
हम्म हम्म हम्म.
कमी होते त्याच प्रमाण
हम्म.
आणि सुट्टे सुट्टे होतात त्यातलं जर हे करायला गेलं तर आपण.
अच्छा.
कधी पण पुऱ्या वगैरे करताना आपण तसं केलं ना मग ते तेल ओढून घेत नाही जास्त
हम्म हम्म हम्म.
हम्म. गव्हाच्या पिठाचे करतंय ना आपण मग गव्हाच्या पिठाला तेल जास्त ओढते. मैद्याला एवढं ओढत नाही तेल.
हम्म.. हम्म.. हम्.
मग जरतस आपण घट्ट करून मळून फ्रीजला ठेवली ना केला तर मगते. तेल ओढून घेते.
ओके, ठीकआहे. बघते मी करून. हम्म.. हम्.. हंम.. ओके. थँक्यू तुमच्याकडून चांगली माहिती मिळाली. त्याबद्दल थँक्यू.
धन्यवाद धन्यवाद हा हा